हॅलो हॅलो
हॅलो, यायला का आवाज?
हा आवाज आला की
काय मग?
का नाही बसलोय निवांत बाहेर.
होय.
हम्म.
जेवणं झालं.
झालं की जेवण मगाशी.
हा हा हा. आणि काय पुण्याला गेलतास म्हण.
होय गेलतू की पुण्याला दोन महिने हुतो.
होय काय फिरलास का नई तिथं?
हे गेलतो की पुण्याला गणपतीला गेलतो दगडू शेठला.
होय दगडूशेट काय फेमस हाय बाबा मस्तच हाय तिथलं.
होय दगडूशेटला जाऊन आलो.
हा.
नंतर एक चार पाच महिने नगर हूतो.
हा कुठलं नगर?
अहिल्यानगरला.
हा हा हा हा.
एट्रनसशिपला गेलते तीकड.
हा.
मग तिकड वगैरे रांजणगाव ते नगर तिकड अनेक क लय काय काय बघायसारखं हाय.
होय भारी हाय कि म
कंपनीत कामाला होतो एका ये म्हणजे काम म्हणजे इंटर्नशिपच होती.
हा हा हा.
मग तिकडच हुतो चार पाच महिन तर पुण्याला गेलो.
हा हा हा हा हा हा. आणि मग नगरला काय हाय का नाय बघण्यासारखं?
नगरला आहे की किल्ला आहे.
हा.
आणि एक अ त कोणीतरी काय कुतुब काय तर कुतुबमिनार हा कुतुबमिनार आहे व बहुतेक.
कुतुबमीनार अहमद तिकड नाय रे.
कुठ तरी असाच काहीतरी हाय ते. महिला असल्या वाणी हाय. म्हणजे आता तिथं एंट्री बंद हाय सोड तरी पण हाय बघण्यासारखं ते.
आणि तिथलं वातावरण कसंय म्हणजे आपल्याला सोट होण्यासारखं हाय काय?
हाय की हाय आपल्याला सुट होईल असंच वातं
म्हणजे आपल्यासारखं.
हा आपल्यासारखंच.
हा हा आणि तिथ
जेवणात जरा फरक पडतोय पण वातावरणाचं काय एवढा नाय.
मग जेवण काय चांगलं हाय?
हाय की जेवण चांगलंय की आपला हाय तसंच हाय सेम फक्त जरा मिठाचं प्रमाण कमी जास्त होतंय एवढच.
हा हा ते काय तेवढं फरक असतंय, पण म्हणजे बाकीच्या सारखं एवढं वाईट नाही. चांगलं जेवण आहे.
वाईट नाही. चांगला आहे जेवण जेवणाचं काही नाही. हा मेस मेसच लावली होती आम्ही.
हा, हा, हा.
चार महिने मेस वर.
चांगलाय की मग आणि काय फेमस हाय. चा
नगरच नगरचा चहा आहे की, गुळाचा चहा.
हा गुळाचा चहा साखरेचं पीत नाही व्हय तिथं.
म्हणजे पित्यात की साखरचा पण, जरा गुळाचा चहा जास्त आहे.
हा, हा, हा.
शरीरासाठी पण चांगला असतो गुळाचा चहा.
होय.
हम्म.
चांगला आहे, चांगला आहे.
तिकडे कपडे पण फेमस आहेत. तिकडचे कपडे.
कसली ड्रेस असतात तिथं.
ते आपल्या महाराष्ट्राच मँचेस्टर सिटी आहे ती, अहमदनगर.
ये महाराष्ट्राची मॅचेस्टर सिटी अहमदनगर कुठं?
होय.
ये इचलकरंजी आहे.
हा... इचलकरंजी महाराष्ट्र आलं इंडिया मध्ये म्हणालोय, दोन दुसरी सिटी आहे ती. कापड उद्योग जास्त आहे, अहमदनगर नाही. हा तेच ते अहमदनगरमध सप्लाय होते, सगळे कपडे.
होय.
हमं.
काय माहिती नाही. बाबा मला एवढं.
हम तुला.
महाराष्ट्राची सिटी ते इचलकरंजी हाय मॅचेस्टर एवढी माहतीय आहे.
ह पहिला मुंबई होती, आता इचलकरंजी झालं.
मुंबई नव्हतीच त्या काळीपासून इचलकरंजीच हाय.
बघ जरा माहिती काढून गुगलवर.
माहिती काढून बघितलेस मी इतिहास.
मला काय माहिती नाही, त्यातल जास्त काय तरी पण.
नाही इतलकरंजी आहे. भरपूर वर्षापासून महाराष्ट्राची.
आपण काय टेक्स्टाइल मध्ये नाही, त्यामुळे आपल्याला काय माहित नाही. आपण मेकॅनिकलमध्ये आहे.
हम्म.
एम आय डी सी मध्ये येतोय आपण.
हम्म, हम्, हम्, हम्. आणि काय मग.
आणि काय नाही. चालू हाय की काम ते न चालवाय चांगलं.
हम.
करा काम निवांत संध्याकाळी बसायचं जरा, फिराया जायचं जरा इकडं तिकडं.
हम्म.
जेवायचं जरा फिरायचं.
होय चांगला आहे की मग.
आणि झोपायचं
हा हा बरंय की मग घरचे ते
आहेत की घरचे पण बरे आहेत ठीक आहेत.
हा हा हा आणि कसं कसं सुरू आहे सगळं बाकीचं निवांत
बाकीच निवांत आमचे निवांत चालू असते आमचं काय
हम्म
निवांत चालू असते.
हा हा
हम्म, तुमचं कस कसं काय काय चालू आहे.
आमचं पण निवांत सुरू आहे बरं आहे सगळं काय काम असत्यात घरातली करायची थोडी
हम्म
घरात असतेच की काम जेवण करा, कपडे धुवा, भांडी घासा
हम्, ते काय तुम्हाला ठरलेलं आहेच
होय, करायलाच लागते
हम, लेमन करायला पाहिजे
होय
जेवण कसं करते जेवण करतेस का नाहीस?
जेवण करतेय की का आम्ही सगळं व्हेजच बनवतोय नॉन व्हेज काही बनवायला येत नाही.
हा नॉनव्हेज बाहेर खाते का मग?
नाही नाही मी नाही खात
हा
बाकीचे खातात
वा हां हां
भाऊ पप्पा तेन मी नाही खात
पप्पा काय करते
पप्पा गेला आता कामावर
हम्म
जेवायला आलेली
नाईट चालुय काय पप्पाची
होय होय नाईटय
हा हा हा
केलं त्यांनी जेवण जेऊन गेलं
मम्मी तब्येत आहे का बरों
हाय हाय बरे आहे ती आता जेवले आता झोपलं ती
फिरायला जात नाही बाहेर कुठं
जेऊन फिरून झोपली.
हा हा हा, तुझ्या जेवलीस का नाही?
मी जेवलो जेवलो होय पप्पा पण जेऊन गेले
हम्म हम्म
आणि काय मग
काय नाही बघ
बाकी सगळं ठीक
हाय ठीक आहे सगळं मम्मी पप्पा आहे व्यवस्थित
हा हा
मम्मीच काय मग, हे काम ते चालू आहे का नाही?
होय काम सुरू हाय. काम सुरू आहे तिचं,, हाय काम सुरू.
कामसुरु आहे ना व्यवस्थित
होय व्यवस्थित हाय. आणि काय नाही बघ.
दिदी, दिदी काय आहे का नाही,, दिदी फोण करत्या का नाही.
ती करत्या फोन
हा
तिजं सुरू असतय.
तिथं पण काहीतरी पोरं आहेत वाटतं, ती पण मला फोन किलती
हा
शाळेत जात्यात पोरं म्हणून
हा हा
तो बारकं हाय ते हाय म्हणलीत दमवतय जरा
हा हा हा
राह ते जात्या म्हणं पुरगी शाळेला
हो एक जात्याशाळेला, एक बारका हाय अजून लयच. ते घरात असतय,, दमवत्यात काय तस दोघी पण दमवत्यात
हम्म सांगालती फोन केलती मला, म्हणली सुट टी काड एक दोन दिवस, इकडं ये म्हणली
हां
बरं म्हणलं सुट्टी, आता पुुढल्या महिन्यात सुट्ट्या आहेत म्हणलं मला, दोन दिवस दोन तिन दिवस सुट्टी काढून येतो म्हणलं तिकडं. फिराय ते जाऊया म्हणलं जरा.
होय चालतय की जाऊन येकी.
इकड जरा हाय, डोंगर भाग आहे जरा, फिरायला मस्त चांगला आहे म्हणली लोकेशन ते
कुढंच जाऊन फिरून या म्हटलं,, तिथल्या तिथं.
होय.
एवढच त्यांना पण बरं वाटतंय आपण गेल्यावर.
होय बरं वाटतय जरा, तेवढच बदल, आपली माणसं आलीत कि जरा चांगलं वाटतंय.
होय, म्हणालती मला येऊन जा जरा, लई दिवस झाला आला नाही कुटं,,, म्हणलं काम मी म्हनल काम चालु आहे, जरा सुट्टी मिळना झाल्या म्हटलं.
हा हा हा
पुढल्या महिन्यात सुट्ट्यात,, येतो म्हण
होय चालते की.
जाऊन जरा बघाय बसा एक दिवस राहायचं,, नंतर फिरायला जायचं एक दोन दिवस
हा
तर भाउजीसनी पण जरा फ्रेश होते ना त्यांच पण काम कंटिन्यू चालू असतय.
होय होय,
तू माझ्या निमित्तानं का होईना जरा टाईम मिळेल फिरायला इकडं तिकडं!
होय मिळेल की, चांगल हाय पोरी पण जरा आहे म्हणजे दमवत्यात!
आहित तसेच बारकी आहेत म्हणल्यावर,
दमणारच खर भारी आहेत म्हणलं मस्त आहेत पोरी. एकापेक्षा एक आहेत!
हम्म,
बोलतात तेन भारी हुशार आहेत,
हम्म,
हुशार आहेत छान आहे.
हा,
आणि काय, तू काय बघितलास सोड त्यांना भेटलिस,
ती बारकी आहे ती जरा दमवत्या वाढत आता कुट काय मध्ये, खोलीतच बंद करून बसलेली म्हण ही,
होय घेतलेली तर हि सांगाल तस ऐकली! आणि काढली हुशार पण आहे ते सांगाल तस ऐकलं सगळं,
ऐकते ते बातमी बघितलय मी,
व्हय शहान पण आहे तेवढंच रडाल आलं म्हणजे आगा पण पण करते तेवढंच,
ठेवा आता ते गेल्याव काय काय होतय काय नाही.
होय बघ कि फिरून तेन या निवांत मज्जा. करा सगळी,
हां,
चालते ठेवू काय,